हा
बोल की
चहा पिलास काय?
प्याला की तू?
पिलो की काय करालाईस
काय नाही बसलोय बाहीर
अ
तू काय करायलाय?
मी पन आता चहा पिऊनच बसलोय बघ झोपलेलो जरा उठलो आ
शाळेला गेला नाहीस
शाळेला गेलो नाही ते बरं वाटत नव्हतं सकाळी सकाळी
नव नव खेळाय गेला नाहीस काय?
खेळाय नाही बाबा खेळाय कुठं शाळा आधीच बरं वाटना आणि खेळायला आणि त्यात कुठ जाऊ सकाळी उठलो ते बाहेर जरा फिरलो रे मग काय आल काय झाल तापच आला एकदम सात आल्या म्हण कुठली पावसाची कुठल्या आल्या म्हन ती त्यामुळ आ
तापाची सात आल्या काय तिकडं?
व्हय व्हय ती कुठली साथ आल्या म्हन ती जरा मगाशी फ फिरून आलो रे बाहेर तेव्हा पासन कस तरीच व्हायलय बरं वाटना बर दवाखान्यात तेन गेलो जाऊन आलो
पावसाळ्यात येत. हा!
पाऊस नाही नुसत, आभाळ आलेय नुसत.
सकाळच्याण लागला आहे पाऊस.
हीकड अजून आला नाहीत. काल होताब पाऊस मोटा.
लयी मोठा होता?
होय लई मोठा होता इथं गटरातेन भरलेला सगळ्या.
आ!
हॅलो!
हा बोल की मगाशी गाडी चालून आलो परत. जरा फिरून आलो शाळेपसन गाडी घेऊन.
शाळे पशी मोट्ट मैदान आहे तुमच्या इथं.
व्हय लय मोठा आहे.
तरी केवढं आहे.
अ तर पन. अं लयी मोटा हे तीत. पूर्ण खुपच मैदान आहे क आ!
शाळा सुटल्याव मोकळे चं असते का मैदान?
होय मोकळ सकाळ आणि रात्रीची तेवढं असतेया, रात्री काय कराट्याचे क्लास असते.
इथंच.
व्हय तिथं कराटयाचा क्लास घेतात, तर आम्ही जात नाही. तिथलं एक सर आहे ते शिकवते.
पैसे घेत नाही का शिकवायाचं.
व्हयं घेतात की पैसे, मी होतो मधी.
हा!
परत बंद केला.
का?
व्हय बरोबर शिकवत नाय ती. परत गेलतो जरा फिरून वीरून गाडीवरन आलो डबल आत्या दिसल्याला.
इचं का येतच राहते वो नाही ते.
होय चर गेंदेच राहतोय गाडी मोड्यामधीन करतेन. ते गाडी मोडी पायी मटरेल ते निघतेया आणि बाहेर कुठं कुठे जाते वा कुठं जात. ते काय व्हयं नुसतं मटरेलदे विकते. त्या गणनात त्या आ!
त्याच्याकडंन मटरेल घेती म!
मटरेल आलय आता घ्यायचंय की घेणार आहे. आणि सायलेनसर एक घ्यायचा मग आम्ही बी खरं जरा बजेट कमी आहे रे. अ सिल्वर वाटी, नाही गोल्डन वाटी, नाही घुगुरू. चालेल-चाले घुगरू चालेन सर मागा रे, नाही सिल्वर वाटी चं घेणार. मध्ये एकता देतो म्हणालता, खरं त्यान वापरलेला तेन बाराशेला देतो म्हणालता.
घुंगुरु काही घालू नको गाडीला. घुंगरू बांधूं नको रे गांडीला
कां
इंजना लोडीत ते रे गांडीला पळतं आवरेज देतं नाहीं
हो आंता आंता आमचां हॉर्न हॉर्न फांर पडांयला लागलांय बॅटरी उतरली आंता ते बॅटरी एक बसवांय ची आहे
बाबां कुंठे आहेतं हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो